हा बोला ताई.
अहो म्हटलं टाइम आपला संपला मी परत केलंय आता पुढचे दोन कॉल तुम्ही करा. हा कॉल बोलून घेऊया दहा मिनिटं आणि मग पुढचे दोन तुम्ही करा म्हणजे तुमचे पण दोन होऊन जातील लगेच. ह हा हा मला पण लक्षात नाही आलं म्हटलं तुम्हाला काय कळलं नाही कळलं तुमची कमी झालेत ना कॉल.
हा नाही माझे कमी झालेत ना,
आजपासूनच सुरुवात केेली का?
हा आजपासूनच सुरुवात केली हो इतके दिवस केलीच नव्हती हा हा
असंच होतं ते
हा नाही मंग हा तुम्ही म्हणताय ना त्या ऑर्डरचं तर ऑर्डर तुम्हाला मग मला आठ ते दहा दिवस अगदी
हो हो मी तुम्हाला आठ दहा दिवस आधीच सांगेन नवरात्र सुरू व्हायच्या पण आठ दहा दिवस आधी कारण का काय हम.
पण ऑर्डर राहताना नाही हे लक्ष्मीचे पावलं वगैरे लागतातच जनरल सगळ्या
बऱ्यापैकी मी इथं नसण्याची शक्यता आहे मी माहेर जाईन कारण माझ्या बहिणी डिलिव्हरी आहे नेमकी त्या टाम नवरात्रीच्या टाईम म तर कदाचित या वर्षी मी तिकडे असू शकते माझं पण कन्फर्म नाही आहे पण मी जर असेन इथे तर नक्की मी तुम्हाला देन कारण क हे मुलींना काहीतरी वापर पण्यासाठीच्या गोष्टी आहेत आणि किंवा मग ह्या ही जी सिंगल नथ मी तुम्हाला बोलली ती कितीपर्यंत जाते.
सिंगल न ते ना मी ती नव्वद पर्यंत देते. ऐशी म्हणजे शंभर नव्वद असं
हा म्हणजे ते आपण मग करू शकते म्हणजे रिझनेबल आहे नव्वद रुपये म्हणजे करू शकतो आपण
हा फक्त म्हणा मटेरियल हा आणि पैसे थोडेसे ऍडव्हान्स लागतील कारण की मटेरियल एवढं आणायचं म्हणजे म
हा हा ते ऑनलाईन देऊन टाकता येतील ना
हा.
त्याचं काही नाही ऑनलाईन देता येईल आणि तसंही तुम्ही पवनगरला म्हणजे जवळच आह असं काही लांब नाही. कुठे हा हा हा हा. हा पण मी काय म्हणते त आाई म्हणजे अ तुमचं आता जे चाललंय बनवणं वगैरे तर आता माझं युट्यूब चॅनल आहे तर मी एक व्हिडिओ तुमचा करू शकते का? कसं बनवतय किंवा काय
नाही ते कसं बनवतात ते तर नाही. पण मग तुम्हाला मटेरियल तर दाख म्हणजे त्या मटेरियल दाखवायच असे नसं रेडी मटेरियल तर ते करू शकते.
नाही नाही नाही ब रेडी मटेरियल नाही आता तुम्ही हे कसं बनवताय असं तुम्ही करू दाखवू शकता का?
अ नाही दाखवू शकते पण मॅडमनी आम्हाला नाही सांगितलेलं आहे नाही तस करायला मी ज्यांच्याकडे शिकले ना
अज
नाही क्लासेस घेतले होते मी संस्थेत त्यांनी शिकवलं होतं म त्यांनी सांगितलंय मग त तुम् व्हिडिओ वगर करून नाही दाखवाचं असं तुमला मटरियल द्यायचं. ते दाखवा मटरेल तम्ही् व्हिडिओ करा त्यांच काही नाही.
अच्छा अच्छा अच्छा नाही ते तुम्हाला नसेल येत असं काही नाही पण म्हटलं असं असेल तर मग करता येईल असं
हा नाही ते तर करता येईल पण नको सध्या तरी माझं स्वतःचं मार्केटिंग तेवढं झालं तर मला परवडेल ना व्हिडिओ करायला.
नाही बरोबर आहे ना.
हा ते कसं होतं खरं बोलायचं तर आयडिया बाहेर जाते ना ओ
आयडिया बाहेर जाते आणि बघून करता पण येतं लगेच.
हम्म ते सध्या आपल्यालाच काही अजून हे नाही आपल्यास अजून प्रॉफिट नाही काही फक्त भांडवल गुतवते त्याच माझं काही
अशी मा मा तुम्ही जे करताय ना ते स्टेटसला वगैरे ठेवणं असं तसं करत राहायचं सार ख सारखं
हां मी व्हॉट्सअपला ठेवत असते सण वगैरे आले की, अह
सण वगैरे आले की नाही वर्ष, रोज काय ना काहीतरी टाकायचं भले ते तुम्ही एक फोटो पन्नास वेळा टाक ताय, पण टाकत राहायचं कारण का काय होत आपण रोज तेच टाकत राहिलो अपडेट राहिलो ना तर लोकांना वाटत ही करते ही करते असं आणि म महत्त्वाचं म्हणजे काय तर फॅमिलीमध्ये शेअर करायचं म्हणजे आता तुमचं मिस्टरांचं आहे त्यांच्या स्टेटसला, सासू असतील त्यांच्या स्टेटसला, सासरे असती म्हणजे काय होतं त्यांचे त्यांचे कॉन्टॅक्ट वेगवेगळे राहतात ना ओ
हम्म हम्म हम्म.
तर मग अजून लोकांपर्यंत आपण पोहोचतो.
हो हो ही आयडिया भारी आहे. हे पण केल पाहिजे आणि मार्केटिंग जेवढं जास्त पब्लिसिटी होईल तेवढं मार्केटिंग होत बा
हा अहो आणि अह तुम्हाला सांगतेय आजकाल हे घर बसल्यास बायका पण किती कमावताहेत हे असं काय ना काय छोटं मोठं करून करून पण आपल्याला ती आयडिया नाहीे येत व्यवस्थित आता तुमचे मुलं असतील मग त्यांचे शाळांमध्ये तुम्ही जाता मग त्या मी त्रांचे मैत्रिणींच्या आई वगैरे असेल त्यांच्याशी थोडं बोलायचं वगैरे म्हणजे आपला फायदा व्हायचा आहे तर मग थोडंफार करायच्याच अशा गोष्टी.
हा नाही मी आता आत्ताच करायला लागले ना, म्हणजे ना मी एकदाच शिकले होते परत गेले नाही पण नंतर मग मी युट्यूबला बघून किंवा असं आपलं सर्च करून केलेले आहे.
नाही, पण मग आता कर ताय तुम्ही व्यवस्थित अस तर मग तुम्ही करू शकता ना म्हणजे तुम्ही जे केलंय आज मी हे बनवलं ते स्टेटसला टाकायचं. असं तस वगैरे, हा. मग एक एक रोज वेगवेगळ्या डिझाईन आणि आता ना तुम्हाला सांगू हे खूप ट्रेंडमध्ये आहे स ध्या हे असं बनवून घेणं आणि नाजूक सगळ्यातलं अस हा, असे नाजूकस गळ्यातलं वगैरे ते नाही का पारिजातचं वगैरे करतात
हा मग तेच तेच मी म्हणत होते मोगरा गजरा किंवा पारिजा पारिजातकची ती ज्वेलरी आहे ना हा मग तीच येते मला करता.
लोकांना कसं होईल मग आता जसं मी तुम्हाला नथीच सांगितलं मग आपल्या मुलांच्या साईजनुसार एक एकतर मार्केटमध्ये मिळत नाही मग ते कट वगैरे करून घ्यावे लागतात त तर त्याच्यामुळे मग असं कोणी असेल ज्यांना लागतंय तर ते सांगतात आणि शाळांमध्ये कसं ऍक ॲक्टिव्हिटी असतात, ॲन्युअल असतं तेव्हा मग हे जास्त चालतात.
हा नाही ते तर हायच ओ लहान मुलांच जास्त
एकादशी लगेच सेलिब्रेशन असतं त्यांचं, पूर्ण ड्रेपरी लागते हा. म ते लागतच ना ज्वेलरी वगैरे, म ते टाकत राहायचं लहान मुलांचे तुमच्या ऑर्डर प्रमाणे, तुमच्या साईजप्रमाणे बनवून मिळेल, असं टाकायचं खाली स्टेटसला वगैरे.
हम्म, नाही मी ते करलच आता.
नाही करा तुम्ही बघा फरक पडेल की नाही एक हे बघा चार दिवस लोक इग्नोर करतात, आता तुमच्या स्टेटसला किती लोक आहेत माहिती नाही मला, पण मग कधी ना कधी एखादी तरी ऑर्डर येते आणि एक आली क तिने बघितलं, का तिला आवडतं, मग ति तिसरीला सांगते, मग ते अजून कोणी बघितलं का असं आहों ती मार्केटिंग होत राहते. आपण करून नुसतं घरात ठेवलं आणि तर काही न होतं.
आहों ते तर आहेच ओ, नई मी तेच म्हटलं आता तुमच्या प्रमाणे त करतच जाईल मी तुम्हाला ही फोटो टाकेल म तुम्ही तसं बघा पटेल तसं, तुम्ही दुसऱ्यांना सांगा.
हां आहो आता मी टाकले ना स्टे तुमचा फोटो मी सुद्धा स्टेटसला ठेवू शकते असं काय नाही ऑर्डरप्रमाणे मिळेल वगैरे करून भेटली ऑर्डर मी तुम्हाला नक्कीच देईन, कारण का माझे पण कॉन्टॅक्ट नाशिक मधलेच आहेत, असं काय आणि कोकणातले माझ्या माहेरचे
हा कोकणाकडे जास्तच चालतं पण हे गौरी गणपती वगैरे हे.
गौरी गणपती ती वगैरे येतात म्हणजे सीजन आता चालू होईल रक्षाबंधन गिफ्ट द्यायच असेक भावाला बहिला, मग अस असं टाकायचं रक्षाबंधन म रक्षाबंधन गिफ्ट साठी अगदी स्वस्तात मस्त असा हा सेट. असं जरा स्टेटसला तुम्ही ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे लोकांना आकर्षक करेल असं काहीतरी खाली लिहून टाकायचं.
हम् हम्.
म्हणजे आयडिया लो आता असं नॉर्मल बघितलं ना लोकांना सुचत नाही पण हां अरे रक्षाबंधन ला हे देऊ शक तो आपण, म्हणजे स्वस्तात मस्त काम पण होत आणि वस्तू पण चांगली.
हम्म हम्म. नाही मी म्हणजे माझे तर खूप रिझनेबल रेट हे, म्हणजे मला अजून मार्केटिंगच एवढं माहिती नाही पण मी मला मी काय बघते फक्त माझ्या भांडवल सुटलं पाहिजे आ आता सध्या तरी ह्या घडीला, अ हा मग जेव्हा आपल्याला वाटेल का आता आपला बिझनेस चाललाय बुवा मग त्या पद्धतीने मग आपल्याला रेट ठरवता येतील बुवा आता असं हं.
मार्केटमध्ये पण रेट वाढतच राहतो ना वो सारख वस्तूंचा तुम्ही जो काही माला आणताय त्याच्यासाठी.
मी जे हे तुम्हाला रेट सांगते मी स्वतः बाहेर पाहिलेले याच्या दुप्पट रेट हे बाहेर. पण मग आपण काय विचार करतो की नाही फक्त
हे बघा सुरुव आता तुम्हाला सांगते मी आधी चार एक वर्षापूर्वी ऑनलाईन ते बघा तुम्हाला वन ग्रॅम ज्वेलरी अ साड्यांच ऑनलाईन हे खूप जास्त चालायचे ग्रुपला जॉईंड होतो वगैरे आपण, मागायचो हे चार पाच वर्षापूर्वी भरपूर चालायचं मी ते करायची, पण त्याच्यामध्ये असं आहे ना का सारखं कंटिन्यू मला अपडेट राहायला लागायचं म्हणजे ग्रुपला मला आलं का मला ते स्टेटसला टाकणं सगळ्यां सोबत शेअर करण वगैरे सगळ कराय लागायच, मेहनती शिवाय काय नाही आणि करावच लागत आपल्याला ते. लाज बिज आपण सोडून द्यायची, बाबा आहे माझ्याकडे हे मला करण गरजेच आहे. तुम्हाला खोट वाटेल? मग पवन नगरलाच बहुतेक त्या मॅडमचं दुकान आहे. अ त्या आशाताई म्हणून आहेत बघा, त्यांचं कपड्यांचं दुकान आहे.
हम्म हम्म हम्म.
त्यांचं नाव नाही मला व्यवस्थित, त्यांच्याकडनं जवळ जवळ मी सहा हजाराचे ड्रेस घेतले ते ते प्रांजलचे ड्रेस माहितीये पूर्ण अ ओढणी, टॉप, पायजमा असा पूर्ण सेट ट होता प्रांजुल प्रांजुल कंपनीचे, रेडीमेड ड्रेस मिळायचे. मग लोकांनी बायकांनी काय विचार केला. रेडीमेड पीससूद्धा प सहा, पाचशे, सहाशेत मिळत नाही आता कॉटनमध्ये आणि इथे तर डायरेक्ट ड्रेस मिळतेत. मग मला ते साडेचारशे मध्ये मिळाले होते. मी सहाशे रुपयांमध्ये ते ड्रेस विकले.
अरे वा.
पण ती मार्केटिंग करायला लागले ना म्हणजे माझ्याकडे आहे. कोणाला पाहिजे असेल तर, सगळ्या साईज मध्ये. मी दिवाळीमध्ये माहेर री गेली तर, बॅग ती कपडे माझ्या कपडे सोडून, मी ते ड्रेस भरून नेले होते. तेवढे मी विकून आले.
अरे वा.
मग? आप आहो बोलते काय तोंड उघडल्याशिवाय, चार लोकांसोबत आपल्याला स्वतःहुन बोलल्याशिवाय, काहीच होत
हो, ते तर आहेच.
हा आता म्हणून तुम्हाला बोले तुमच्या आता हे मुलं वगैरे असतील, त्यांच्या आई वगैरे असेल मित्रांच्या शाळेतल्या तर त्यांच्याशी बोलायचं वगैरे, जरा मैत्री करायची म्हणजे काय थोडी आपली ओळख वाढते. आपला बिझनेस पण वाढतो. त्यांच्या आणखीन वेगळ्या ओळखी असतात, तिकडेपर्यंत पोहोचतो. असं. मार्केटिंग होते मग तेवढी.
हम्म हम्म हम्म. ते तर हायचं वो. नाही पण तुमच्याकडनं बऱ्याच कल्पना भेटल्यात बुआ, आता नवीन नवीन.
नाही नाही. हे बघा अनुभव आहे, म्हणून थोडंफार सांगितलं. कारण का काय आहे. आपल्याला सगळ्याच गोष्टी कळतात, माहिती आहे, असं नसतं. थोडंफार आपण आता म ब बोलतोय वगैरे, त्याच्यातन मला पण बऱ्याच गोष्टी कळल्यात म्हणजे एकमेकींकडे बोलून बोलून काय होत दिवसभर आपण आपल्या कामात. आता हे पैशाच्या निमित्ताने हे कॉल कग लागले जातायत, त्याच्यामुळे बोलणं होतं. नाही तर हे पण झालं नसतं. गं म्हणजे साधा कॉल करायला सुद्धा वेळ नसतो, आपल्या घरच्यांना आईला वगैरे. इतकं बिझी होऊन जातो आपण कामात. आत्ता हे ते पैशाच निमित्त भेटणार, म्हणून ते कॉल तरी चालेत.
हम्म, आणि त्यामुळे म नवीन नवीन ओळखी होता. आता तुम्ही नाशिकमध्ये मी नाशिकमध्ये तरी माहित नाही असं.
आणि मी तर आहो मी तुम्हाला सांगते एवढे वर्ष, आता मी दोन हजार अठरा पासून नाशिकमध्ये आहे. पण मी असं कधी माझं घर, ऑफिस हे सोडून कुठेच गेले नाही. आणि मला मी लग्नानं तर नाशिकमध्येचं आले त्याच्यामुळे मला अस काय नाशिक त्याच्या आधीपासून माहिती आहे वगैरे असं काहीच नाही. एवढं आवडीने वगैरे. तर जे आहे ते ऑफिस घर ते पण मुंबई नाका घर बस. हे तुम्ही पवनगर वर होते मी कधीतरी आली असेल आता कधी लास्ट आली मला ते पण आठवत नाही आहे.
आणि मी तर तुमच्या तिकडे आलेली असेल तरी मला माहिती नसेल हा हा एरिया तोच आहे अस कारण की मी पण फक्त तर घर अ सीबीएस आणि माहेर लासलगाव एवढंच त्याच्या व्यतिरिक्त मलाही काही माहित नव्हतं. हो लाल म्हणजे तसवला पाठव दया पण म ममीस सध्या राहिला तिथे ना,
अच्छा मग आमचे जे सर आहेत ना डॉक्टर मीे ते कामाला होतेच कॅन सिंटर ते लासलगावचेच आहेत नाहाटा म्हणून
हा हा हां हां.
हम त्यांचं गाव नाला असेल गावलाच म्हणजे त्यांची आई वगैरे तिकडेच असते.
नोका. ऐकलेले मी हे नाव
ऐकलं असेल त्यांचं आहे तिथे व्यवस्थित सगळं चांगलं नाहाटा म्हून ठीक आहे. तुम्ही कॉल करा आपला झालाय वेळ हां हां चालेल. होन येत चल ये झोपया चल-